हॅलो
हॅलो
आवाज आला का
हा आला
मगाशी डीसकनेक्ट झाला ओ आवाज ना उचलला ना
काय म्हणला
मला वाटलं उचला नाही डिस्कनेक्ट झाला ना मगाशी
हो तर रिंग आला आवाजच आला नाही ना
हम हम्म
चहा वगैरे झाला
अजून नाही मिस्टर आल्यावर
हो घरीच असतेय का कामाला वगैरे
नाय घरीच असतय
ह आवाज का व्यवस्थित येत नाहीत तुम्हचा
फॅन लावले एक मिनिटं बंद करतो
हम्-
आणि येत नाही आवाज
काय करताय घरी
जॉब आहे हम्
हॅलो
हॅलो
हा हॅलो एवढा लहान ग आवाज आला काय
आता बघा
हा घरीच असते
होय मी घरीच असते तुम्ही
मी आहे शिवण काम करते
हा हा म्हणजे सगळं शी ब्लाउज वगैरे सगळं शेवत
नाही ब्लाऊज नाही पिशव्या शिवते इकडें
हा हा ते गारमेंट
हो घरीच आणते ना गार्मेंट म्हणून आणते घरीच आणते
हा हा
बाहेर जायला हे म मुली आहेत लहान अजून
हा हां
इथेचे शाळा वगैरे
हम्म
तुम्हाला मुलं
मला पण मुलगी आहे
हां
आम्हाला
शाळेला जाती?
नायी अजून दोन वर्षाचेयं बारकीेयं.
होय हुं. बंर पाऊस वैगेरे?
पाऊस वगैरे हाय इकडं. तिकडं?
हिकडं पण हाय.
आभाळ आलंय
असं असलं की काय बोलायचं कळत नाय लवकर.
तसंच होतंय नवीन म्हणतां नां
होय नेमकं काय बोलायचं कळत नाय.
हुं कुठून बोलताय तुम्ही कुठलं गाव?
हामं तिकडं वातार.
हां इथूनच की म कोरोची हें आळते च्या पुढं का?
हां वारणा कोडोलीकडं.
हां आम्ही इथं कोरोची.
कोरोचीत हाय होय.
होय.
हुं कोरोची ऐकून माहितयं एवढं काय माहि नायी कोरोची.
होय मुलगीयं. एकचयं होय?
होय एकच मुलगीयं आता दोन वर्षाचीयं.
वेरी गुड.
आणि कुठायं? अन मला ती मला तीन मुलीयेंत एक माहेरात असते हित दोन मुलीयेत एक तिसरीला दुसरीला शाळला.
हुं शाळेतंन आनाय जाताय काय त्यांना?
होय आता पाच वाजता सुटते नां म सकाळीच सोडायला जायला लागतयं म्हणून बाहेर कामाला जायला मिळत घरीच आणते
हां शाळा जवळय का लांबयं?
हाय थोडं लांबयं तेवढं काय नायी जातोय दहा पंधरा मिनिट जातय. सरकारी शाळेत
हां हां हां.
हुं.
हुं.
आणि काय तिकडं काय असं हें नायी कामाचं?
काय ते?
काम तिकडं काय? करण्यासारखं?
त्या वाठार कडं?
हां.
काय नाही मी कामाल जात नाही पोरगी लहान असल्यामुळ.
होय
सांभाळायला कोण नाही ना सासूबाई पण जात्यात जॉब ला.
होय
हिला कोण घेणार मिस्टर पण जातात.
होय
हिच अवघड पडते त्यामुळ हिच्यासाठी घरात बसायच. जरा मोठी बालवाडीला गेली की जायाच कुठ तर.
होय मुली लहान असल्यावर नाही होत.
आणि आता वातावरण कसल चालय बघायलाय ना.
होय मुलींना बाहेर सोडायच काय हे नाही.
बातम्याला अस यायला लागलय त्यामुळ टेन्शन यायला लागलय.
ते करायला सांगितलय
शेजारच्या माणसावर पण विश्वास ठेवू वाटाना झालाय आता.
होय कुणावर विश्वास ठेवायचा नाही बाबा आता काय स
भीतीदायकच सगळ वातावरण झालय त्यामुळ काय कुणावर काय विश्वास ठेवून पण काय उपयोग नाहीये.
होय
शेजारचा माणूस पण कसा निघल काय सांगता येत नाही.
हम्म हम्म
त्यामुळ ते नको आणि हिकडच्या साईडला भरपूर वाटारवाशीच परवा बातमी ऐकला नाही.
होय
मग नको वाटतय ते.
होय मग सासूबाई कुठे जातात कामाला?
मिस हॉस्पिटलमध्ये
हम्म ओके
इकडे येतात इचलकरंजीत येतात हॉस्पिटलला.
हो आलो त्याच्यामुळे कस बस नी.
नाहीय नाही टू व्हीलर वरण.
हम्म हम्म गाडी आहे.
गाडीवरच येतात.
हम्म तू काय शेतात आहे काय गावात?
आम्ही अस गावातच आहे शेतात नाही.
हां हां मग माहेर तुमच?
याद घरायचे माझ माहेर ते इकड हंबरवाडी. निपाणीच्या साईडला.
होय नाम
होय
निपाणी कर्नाटकातल?
मग तेच की कर्नाटक म्हणजे बाॉंड्रीवर, कर्नाटक म्हणजे अस पूर्ण पण कर म्हणजे क कर्नाटक नाही.
हां हम्म अजून
हा अजून नाही आता मस्त आली की चहा.
मिस्टर काय करतात?
एक्झिटेट झाल्याय हितं.
म् घरीच कायच भारी, काय नाही वाटतं तूम्हाला काम
हाकूम
हॅलो
नाही अजून काय करत. शिवण क्लांस नाहीं ब्युटी पार्लर चां कोर्स झालायं.
हम्म हम्म
खरं पोरगी कायं करूं देतं नाहीं कस्टमर आलं की.
व्हयं मुलंगी अजून लहान आहं ना.
हं रडारडी म ते अवघड पडतंय नां कस्टमर लां व्यवस्थित पूर्ण सर्व्हिस, तर द्यांयला पाहिजे.
होय
कुठं पार्लर चालूं आंता बंद केलंय म्हणजे हिच्यामुळं, कायं जरी फेशियल लां आलं आयब्रो लां आलं तरी रडयांला लागली की ते निम्म्यातने सोडूंन जायंला लाग
होय.
मंग ते सर्विस व्यवस्थित भेटतं नाहीं मंग परंत कोणी यांयला बघत, नाहीत नाही.
हम्मं
त्यामुळे बंद केलंय थोडे दिवसं जरां मोठी बालवाडीला जायंला लागली की चालूं करायचं.
हां थोडं बालवाडीलां आणि तरी पणं कोणं घेणारं नाहीं तुमच्यांत?
हां सासूंबाई वगैरें असल्यां कि कसं म्हणजे कस्टमर आल्या की, कि घरातल्यां घरांत करतोय. आयब्रो वगैरें ते चालतंय खरं फेशियल लां जरां तासं दीड तासं जायला लागतोय ने.
होय.
नाही का?
कसं हाईसा जाऊ बाई तेण?
काय नाहीं आम्हीं चौघ जणं आहं.
हम्म हम्म. नाही.
तिघी जणी बहिणी, आणि एक भाऊ.
हां हां
म वय किती आहं?
पाऊसं नाहीं आहे इथं.
एज एज किती आहे तुमचं म्हटलं?
रानातलं रानातलं कामं जमतेय तुम्हांला?
कशाचं?
रानातलं हो शेतातलं.
नाहीं, नाहीं शेतं नाहीं इकडं.
हां हां.
आम्हीं गावांतच अहो, शेत नाही.
वगैरें तिकड नसत्यां कायं?
हो आहे खरं आम्हीं इथं पोरांच्या इकडे आहे. जरा मध्यें, मध्यें भागांयच आहे नां?
घरं आहे कायं ते?
होयं शेती आहे सोडायचं शेतांत आमच काय शेतं नाही काही.
इकड वतारकड कस सगळी राहत जातात नाही.
हो तिकड शेती लय आहे भरपूर आहे शेती.
हम्म हम्
तिकडे आळते हे शेती द्यायला. इथं पण आहे खरं लांब होतय थोड शेती घरातच आहे शि पिशव्या आणत शिवायला.
हा ह
ह
शेती वगैरे भनते
अरवली सगळी काम?
आम्ही सगळी काम आवरूनच बसले निवांत.
हम्म, काय दिवसभर एकट
होय, दिवसभर काय कोणाला विचारलं कोण होतं ऍपला?
होय होय.
सगळी बिझी होतेत.
हम्म, हम्म.
आता जरा अजून हे पहिला कॉल आहे माझा.
होय खरं उद्यापर्यंत आहे कि शेवट आहे.
हा उद्या पर्यंत म्हणजे तुम्ही कधी तुमच कधी चालू झालंय.
माझं नाहीय लागत ते काय बंद झालंय. माझं होऊन आता झालं दोन, तीन कॉल झालेत.
हा हा हा हा.
हम्म.
केला नाही परत तुम्ही कुणाला कॉल?
म्हणजे माझं लागत नाहीेत कॉल येतात ह. माझा कोणाला लागत नाही.
हा.
काय झालं काय माहिती जाऊदे.
म्हणजे तेच काय हे केलाय काय लाबलाय काय?
समजलं का नाही दहा मिनिटं झालंका बोलून?
दहा मिनट झाले की त्यांच त्यांनी कट करतात आपला म्हणजे आपलं आपण कट करायचं नाही तेनीच कट करत्यात.
होय.
तुम्ही कट केलेल काय?
आ?
मी कॉल कट केलेला काय म्हटलं?
नाही, नाही, नाही मी नाही केलेला.
होत ते ब्लॉक करतात डायरेक्ट?
होय.
आहेत छान आहे त्याला ऍप ला.
हम्म, काय नाही चाललंय पोरिसनी घेऊन चालले.
ह. हऊसा आहे का तिकडे तुमच्याकडे?
हाय की बारीक हाय पाऊस तिकड आहे मोठा?
नाही इकड अजून पाऊस पडना जरा वातावरण आहे फक्त ढगाळ.
होय इकडं वातावरण
आई बसल्यात तिथं म्हणून म्हंटल.
हा हा
थँक्यू
हॅलो.
अनोळखी माणसा संग बोलायच म्हणजे जरा कठीण पडतय.
ह ह मुलगी झोपल्या का काय?
हाय की, पडल्या दूध प्यायल्या.
हा हा. आणि काय? पार्लर तेवढं सुटलंय का आणि काय?
अग ये
पार्लरचं तेवढंच काम हाय काय आणि काय?
नाही तेवढंच करतोय बाकीच काय नाय.
हा हा चालतंय.
बाकीच काय करणार आता?
कंट्रोल तरी कर वर चढन.